रिकाम हॅलो. हा बोल ना. हम्म, कोमल पाटील येते इथे
हा.
ओ बी सी का?
हॅलो.
हा, नाही तू काल एंटी बोलली होती ना मला
एंटीच आहे.
ओ बी सी मध्ये पाटील येत ना.
नाही.
हो आमच्या रूम मध्ये ओ बी सी मध्ये पाटील येत.
अच्छा होय काय इथ आमच्या सगळ्यांच्याच ह्याच्यामधे येतंय.
अच्छा. म्हणजे पाटीलच आहे पण ओ बी सी मध्ये येत आमचं
अच्छा अच्छा अच्छा.
हम्म असेल. हम्म काय करते? रिकाम
काही नाही निवांत आता बसलीय कॉलच सुरू होते मगापासन
हा हा.
हम्म.
माझं पण हा याला झोप
मी झोपवल. हम्म.
हम्म डोकं दुखतय आता माझं खूप.
का बर?
ते कंटिन्यू बसं बसूंन होते आणि म्हनूंन तरूंन यांला पणं धरायचं मम्मीच कॉल होतां मम्मी सोबतं बोलतं होती मांन वाकूंन आणि त्यांला धरलेलं होतं दोघं हातांनी
अरे देवां
हम्मं फांर फांर दगधग होते एकट्यां बाईची
मंग कायं
हम्मं माझे तरं खूंप हालहूंन जातांत
अजूंन थोडं मोठं होईपर्यंत
तेव्हां तरं जास्तं बदमांश होईल तो अजूंन
पणं चालतां तरी येईल नां त्यांला म्हणजे असं
हो चालतां येईल मंग तेव्हां जास्तं कामं वाढवेलांत हां लहांन बाळांचं तेचं जसं जसं मोठं होतं नां तसं आगोपणां करतां बरं झोपलां तो नशीब जसं जसं बाळं मोठं होतं नां तसं तं तसं झोपण्यांचं पॅटर्न पणं चेंज होतं म्हणजे झोंप कमी होते बाळांची आणि तोथ रात्रंभरं झोप म्हणूंन दिवसं झोपतं नाहीं
हो
हां
रात्रंभरं मी कांल करांडला होते
हम्मं हं
हम्मं मंग कांल प्रवासांतचं होते नां
हां हां
त्यांमुळं म्हणजे मलां घरी यांयला साडे दहा झाले
अच्छा
हम्मं
कांल तूं मलां मेसेज केलां नां त्यांवेळेस मी जेवणं करतं होती आणि उशीर पणं फांर झालेला आणि कारणं मी यांच्या पप्पां आल्यांवरचं माझां स्वयंपाक बनतो नां
हो
हम्मं मंग उशीर होऊंन जातो
खरं की हां कायं म्हणजे ह्यांचं आंता झोपांयची वेळं आहे कां ह्यांची
तसंच झोपायचं
झोपांयचा टाइमिंग नाहीं तरी मी संध्याकांळी ठाकरेंचं त्यांला हम्मं हम्मं
झोपूंन जातो आणि मंग नाहीं पणं झोपतं असे त्यांचं म्हणजे हां टायमिंग चं करूंन ठेवलांय मी कारणं संध्याकांळी मंग झोपांयला बघते मी त्यांला पणं बनवायचं असतं म्हणूंन
हम्मं हं
तरी आंज तो लवकरं झोपलां साडेसात झाल्यांत नाहीं तरं मी सात साडेसात लां टाकते मी त्यांला
अच्छा
हम्मं थकूंन जातो नां आगोपणां करूंन करूंन
हम्मं कायं नुसतं तेवढंच हम्मं
मंग कायं मंग आंराम काढतो मंग नंतरून
हम्मं हातपांय मारूंन वगैरें
हो दिवसा आगोपणा करून थकतो मग रात्रभर झोप काढतो. आणि मग काल तर मग दोन वाजेपर्यंत झोपला आणि सकाळी दहा वाजेपर्यंत झोपला तो. हो. त्याला झोकेची गरज नाही पडत?
हम्म हम्म
हा त्याचा सना मी जर उठली ना पाच वाजेला पण उठली ना तर त्याला लगच समजून जातं लगेच रडायला लागतो.
रढायला लागतो हो असं पाळण्यात वगैरे नाही ठेवत.
नाहीी पाळन्यात ठेवते मी पण त्याला जास्त करून माझ्याकडे झोप लागते. हम् आइची उब लागते ना?
हम्म ते तर आहेच?
हम्म काय म्हणते तू..
त त माझं काही नाही आज दिवस बर असं कंटाळ आलाय ते एक तर वातावरण पण ढग.,......
हो इकडं कंटिन्यू पाणी चालू आहे.
पाऊस ना!
हो
इकडे आता सध्याला तर पाऊस नाहीे सकाळपासन पण वातावरण बोर झालंय असं बोर!
अच्छा! भरून आलेल असेल?
हम्म
हम्म
मग ते काहीच करू वाटत नाही कंटाळा आल्यासारखं.
हम् हम् हा त्याचंचतं या वातावरणामुळे अंग वगैरे पण दुखतं फार.
हो
माझं खूप दुखतय आहे मला सकाळ.... सकाळी खूप आळस येत होता कामाचा मग मी आज फक्त खिचडी टाकते. त माझ्यासाठीठी आणि त्याच्या पप्पांना तर ते. अ माझ्या सासूकडून टिफिन वगैरे येतो ना सकाळी. मग मम फक्त माझ्यासाठी करून घेतलं. ते पण मी दोन वाजेला जेवली. दीड वाजेला खिचडे टाकले मि. मी हलाय तर पुढे दिलं होतं मी.
हा हां हां शेजारी का?
हो...
हम्म हम् हम्
कधी
कधी इकड आलेली का तू धुळ्याला?
हम्म
नाही नाही
अच्छा
कधी बघितलंच नाही तिकडं.
हम्म, ये मग चांगलंय आमच धुळे छान आय.
नाय म्हणजे असं ओळखीचं कोण नव्हतं ना त्यामुळ म्हणजे कधी येण जाणं काहीच नाय.
अच्छा हम्.
आमच्यातकड पण
हम्म. तिकडं पण नाय आमचं कोणी असं आय का दिवसा
दिवसा
हा म्हणजे खाण्याच कोणी नाटक नाय केलं का मेठी होती म्हणून. खाऊन घेतल की नाय तर दिवसाच हो हो अच्छा हा माणसाच्या हाताला चौव अस ते कधीतरी करता मग सगळं जास्त होत होत. अअसते माझी माझ्या पप्पांच्या पण हाताच फार चऊ देते. अ माझ्या घरी माझे फ्रेंड्स वगैरे यायचे ना त पप्पा त्यांना वेगवेगळे मेनू करून खाऊ घालायचे. पप्पांच्या हाताच्या भाज्या पण खूप छान लागतात. बटाट्याची भा शेवभाजी ते हॉटेलमध्ये जसं करतात ना तस.
अरे बापरे.
हो. भेंडी ची भाजी पण पप्पा जस करत ना तसच मी पण करते नाय तर मग ती चिकट लागते ना. हम्म पप्पा पूर्ण कडाई मध्ये आधी भाजून घेतात भेंडी. म्हणजे तो चिकटपणा कमी होऊन जातो.
अच्छा.
हा मग तेच मी तसंच सेम आता इथं करते आणि मग यांना पण आवडते.
म्हणजे कडईमध्ये भाजून घेतलं तर कुरकुरीत नाय होत?
जास्त नाय ना तो चिकटपणा थोडं कमी होतो ना मग.
हम् हम् हम् हम्.
आणि मग नंतरग आपण जस नॉर्मल भाजीला पोडण देतो ना याची. लसूण, जिरा, मिरची, वगैरे तस करायचं आणि ती ऑलरेडी थोडीफार शिज जून गेलेलीच राहते ते भाजल्यानंतर.
हम्म-हम्म.
पण छान लागते असं म्हणजे चिकटपणा नाय राहत त्याला जास्त.
चांगलंय की.
हम्म.
हे पप्पा इकडं कसं खिचडी, चकोल्या असलच करत्यात.
हम् हम्.
मग भाजी चकुल्या नाय का ते वरर्णातली फळ.
फळं वर्णातली म्हणजे? अ
चपातीचे तुकडे तुकडे करायचे
हा हा म्हणजे चपातीचे की ते काय म्हणतात त्याला? चिखली म्हणता चिखली. अच्छा त्याला चिखली म्हणता दाल चिखली.
हा हा हा ते दालभाटी, दाल काय काय काय काय म्हणतात ना.
हम्म, दाल चिकली म्हणतो आम्ही.
हा हा हा...
मला असं वाटलं पोळी लाटवून ते पोळी भाजलेली पोळीचे तुकडे-
नाही नाही, ते चपातीचा चिवडा झाला. हम्म
ह आम्ही पण करतो, त्याला आम्ही चिकल्या म्हणतो
हम्म हम्म..
वरण चिकली
वरण चिकली ही ही
हम्म. तूप टाकून, तूप टाकून, वगैरे खाते मी पण मला सहसा एवढ आवडत नाही कधीतरी खाल्लं तर खाल्लं
हम्म हम्म.
हम्.
मग काय आता तुमचं चहा पाणी वगैरे-
नाही चहा नाही घेत ना मी.
हा.
हा चहा नाही आहेत आम्ही.
म्हणजे तुम्ही सोडलाय का आधी घेत होतात?
नाही आम्ही घेतच नाही चहा, दोघी पण नाही घेत, आणि मी पण घरी नाही घ्यायची आणि हे पण आधपासून नाही घेत.
अरे बापरे चांगलेय की मग.
हम्म दोघं टाईम चहा नाही घेत आम्ही सकाळी आम्हाला फक्त नाश्ता लागतो.
हम्म हम्म हम्.
हम्म. म्हणजे हा आता झालाय म्हणून दोन, तीन वेळा खाते मी दिवसातून. पण सकाळी सक काळ म म्हणजे अकरा वाजेलाच माझं आधी जेवण होऊन जायचं आणि मला डायरेक्टली रात्री करायचे मी जेवण.
हम्म हम्म हम्म.
हम्म सकाळ म आम्ही नाश्ताच्या ऐवजी आम्ही जेवायचो मग तर हा मग सकाळी ते भाजीपोळीच खाऊन जातात आणि मग टिफिन पण नेतात भाजीपोळीच रात्री पण मग सेम.
अच्छा.
हम्म.
चांगलय की.
हम्म असं हा चहा वगैरे नाही घेत आम्ही कोणी आ ल तर तेवढ घेऊन ठेवतो फक्त कॉफी वगैरे म्हणजे कोणी आला तर करता ये त म्हणून नाही तर मग आम्ही दूध वगैरे घेतो नाहीत दही वगैरे खातो बस.
हम्म.
हम् दूध वगैरे रात्री पितो बाकी मग चहा वगैरे कॉफी काहीच नाही घेत
मी आत्ता दोन वर्ष झाल सोडला.
अच्छा म्हणजे स
साखरीच प्रमाण खूप कमी आहे आमचा, हा हा.
हा साखर वगैरे तेल, मीठ, साखर हे कमीच आहे.
अच्छा.
हम्म.
बरं बरं.
हम्म.
ठीक आहे चालतय. माझं आता आवडीचं म्हणजे सगळेच पदार्थ आहेत.
अच्छा म्हणजे जास्त खाण्याची नाटके नाही आहेत.
नाही नाही.
चांगलं आहे.
हा. चालतय बोलू मग परत ताई.
हो हो.
हो हो हो.